हॅलो हा ताई, येतोय आवाज?
हो, येतोय ताई.
हा, कुठंय ताई तुम्ही?
हा, हो मी घरीच हाये.
अच्छा, तुम्ही पशुसखीचं काम करता ना ताई? हं, काय असतं ओ ताई त्याच्यामध्ये?
त्याच्यामध्ये गाव, गावस्थळावर काम करावं लागतं ताई, पशुसखी... ग्रामसखी -खी म्हणून असतं ते, पशुसखीचं पद
हा हा, मी ऐकलंय ना बातम्यांना व्हतं, ग्रामसखी म्हणून नाव दिलं आता त्या तर ग्रामसा, हा हा बोला ना.
तर ग्रामसखी म्हणून, आम्ही गाव पातळीवर मी पशुसखीचं काम करते, त्याच्यात म्हणजे जनावर ए काल अन पिकचं लशीकरण त्यानंतर, आघर नई, जंताचं औष शेत गोळ्या, पी पी आरचं लशीकरण, आणि काही आजार आला, लंगडलं, काही वेगळं काही झालं जनावरांना तर त्यांच्याजवळ जायचं, त्या मालकांनी बोलवलं तर पशुपालकानी बोलवलं तर त्याच्या घरी जायचं, आपल्याने उपचार झाला तर ठीक आपल्या जवळ राहिला तर, नाई तर मग, हा, हो आपण करायचा नईच आपल्याने जमलं तर, आपण डॉक्टरांशी त्याचा अं याचा संपर्क शेतकरीचा संपर्क साधून द्यायचा, त्यांना मग, अन त्याच्यानंतर पत्र आम्ही अशे तीन महिन्यात, याचं काम करतो आजूक अं गोळ्या अस असता जंताच्या त्यांच वाटप करतो, हम्म, श शेतकऱ्यांना माहिती देतो ब्वा!
हा हा आणि तुम्ही फी घेता का ओ ताई मग? फी घेता तुम्ही काही, नाई, नाई का? चांगलं ए म्हणजे. पुण्याचं काम ना आता जनावरांच जीव वाचवण म्हणजे खूप चांगलं काम आहे ना ते
सांगा का मा डॉक्टरां मिळता लसीकरण वगैरे करून घ्यावं लागतं आपल्या हो मी स्वतः पण करतील लशी करन हो मग पुण्याला होत ना आम्ही प्रशिक्षणाला हे हेल्थ त्याची घेतलेली आहे आपण सतरा दिवस गेलो होतो आम्ही आमा ना प्रमाणपत्र हो बक्षिस आहेत आम्हाला प्रमाणपत्र भेटलेलीत ते हेल्थच कार्ड भेटलेला आहे वस्तू का आम्हाला मोज माफ करण्यात ता वस्तू का भेटल्या आहेत आता दोन महिने तीन महिन्याचे लहान करडू असल बच्चा असल का शेळीच त्याचं वजन करायचं त्याचं वजन कित ते आहे शेतकऱ्याला सांगायचं वजनानुसार आता शेतकरीला काय नसत तर हा हे बोकड आहे बा हा कितीला विकला जाईल काय भाऊ मट टन चालू आहे काय नाही त्याच्यानु चारा आहे का म ते वजन केल्यावर माणसाला किलोचा भाव कळतो तर मग हा इ इतक्या किलोचा आहे तर हा इतक्याला बसू शकतो बा वजन काढू शकतो हा अंदाज देऊ शकतो आपण शेतकऱ्यांना ज्याच बोकड वगैरे विकायचं आहे तर त्याचं वजन करून घ्यायचं हाा इतका मटण पडू शकतो ना याचं मंग हा जर आठशे रुपये का सातशे रुपये का सशे रुपये मटन
हो सातशे आहे ना
हां मग मटन ज्या भावाचं राहिलं का ते पंधरा किलोचं येऊन तर वीस किलोचं होऊ त्याप्रमाणे त्या किलोचा भाव लावायचा त्यांना त्यांना सांगायचं आपण हे तुम्ही भोकड एवढ्याला विकू शकता आणि जाणारच तुमचं भोकड तेवड्याला
हा, हा
अ शेतकऱ्यांना मार्गदर्शन
हा असं छान येत आहे मस्त काम करतात मी आमच्या गावामध्ये पशुसी नाही ना होते पहिलेय ति नाही सोडून दिला राजीनामा दिला तर कशसाठीच नाही मग ती माहिती भेटा कोणाकडून घ्यायची म्हटलं मग मी तुमचा नंबर घेतला
हा
हम् म्हणून म्हटलं तुम्हालाच विचार घेवू
हां आणि आम्हाला पुण्याला खूप आवताडे सर होते, लोंढे सर होते त्या सरांनी आम्हाला खूप भारी शिक्षण बी आणि त्यानंतर आम्हाला दहा बारा दिवस तर त्यांनी हे दिलं ह असे ह ग घेतना कोर्स शिक्षण तसे शाळे सारख त्यांनी आम्हाला शिकवलं त्यानंतर फिल्डवर घेऊन जायचं प्रत्यक्ष करून दाखवायला
अच्छा
प्रत्यक्षच्या हातात पण सिरीज दिली जनावरांना लसीकरण कसे करतात त्यानंतर आता गाय एखादी गाय यक लवकर गाभन राहत नाही, म्हणजे तिला ते हे, अ काय म्हणतात कांडी कशी लावता बा गर्भ राहण्यासा ठी करून दाखवलं, सगळ ते फिड वर सगळ लोंडेसर, अवताडेसर आम्हाला शिकवायचे.
अरे बापरे! म्हणजे पूर्ण तुमचा त्याच्यात अभ्यास झाला ना म.
हो हो पूर्ण माहिती आहे ना मला त्याच्यात. आणि आम्ही शेतकऱ्यांना पण गाव पात ळीवर सांगतो.
हो ना?
हो हो.
ह मग, आपल्याला जे येतं ते दुसऱ्यांना पण द्यायचं ज्ञान. कधीही वाटलं तर तुम्ही या. हा कामात आलं , आज तुम्ही एवढे सतरा दिवस राहिलात. घर सोडून, परिवार सोडून. हा अस, मग त्याचा पण युज केला पाहिजे.
म हे ट्रोफ्या भेटलेल्या आहे.
अरे बापरे! तुमचं काम छान आहे ना?
हो हो ट्रॉफ्या भेटलेल्या आहेत. आम्हाला सगळ्यांनाच ट्रॉफ्या दिल्या होत्या त्यांनी. कारण सगळेच उत्तीर्ण झालो होतो. ऑनलाईन परीक्षा होती आमची.
अरे बापरे! सर्वच उत्तीर्ण झाले होते आ?
हो सर्व उत्तर्ण उत्तीर्ण झाले होते. त्यात पाचांना, पाच मोठ काढले होते. बाकीचे सगळे मग, प्रत्येका दिल कोणाला म्हणजे आम्ही छोटल्या ट्रॉफीत होत. आणि पाच जण मोठल्या ट्रॉफीत होते. ज्यांना आगळे त्यांनी.
हो ना? छान येतय. तुमचं काम पण चांगलं आहे ना. आणि स्वभाव पण चांगला पाहिजे ना? शिष्टपणा नको त ह्या कामामध्ये. सणाशी प्रेमानेच बोलणं तुमचा स्वभाव पण छान आहे ना?
हो आत उ आपल्य आपण तर सगळ्यांना हून राहत. पण ज्याला ऊन त्याला नाही आवडलं, ते काही हाये करत नाही. आपल्याला सगळे आवड
सगळे आवडता, आपण सगळ्यांशी चांगलं राहतो, असं. नाही काय नाही, चांग चांगलं लागतं आम्हाला बघून. तुमच कामं पण छान आहेत! मस्त माहिती दिली ताई तुम्ही. छान वाट टलं मला. चालेल ताई, मला अ गरज वाटलं मी तुम्हाला फोन करेन हा. हाव, चालेल अजून काही माहिती लागली की मी तुम्हाला विचारून थँक्यू ताई.
थँक्यू हो हो!